हाईत.
हा लागला भाई तुमचा फोन.
अहई आत्ता शिकला लागला ग माय का वात घेच मी त्याला.
बरं झालं मी पाहिलं नाहीतर क झाला असता देव. बरं झालं मी पाहिलं रेखाताई म्हणे तुमचा नंबर दे मला पण आता फोन चालूयात तुमचा घर.
हा तर रह बईदारात लू.
बर बर वाल नाही चार् चार्जिंग लावायचा फोन.
लावून दे वाटलंस त्याला काही. लगे बोललंच पाहिजे अस पाच पाच पाच मिनिट दोन दोन तीन तीन मिनिटाला बोललं चालतं.
हा मला रेखाताई म्हणत होत्या नंबर दे तुमचा.
हव का.
हा त्या म्हणे मला बोलायचं म्हण त्यांना.
हो ना हे दोन चार पूर्ण झाले बरं होऊ जाईल ना का.
ह आता म्हणून नंबर नाही टाकी ना आता फोन चालू तुमचा. तर मी आत कपडे घेऊन जाते धोवायला पण तुम्हाला बी बोलते.
हा मी धुणं धुतलं भाकरी करायची हाय मल.
अजून भाजी राहिलीच का.
भाकरी केलेत म्हणून मी धुणं धुतलं भांडी घासलेत.
भाकरी रायला वाटत. आता कपडे दस हा.
एकीकडे जेव्हाला बसते एकीकडे खटे बी.
बाई आमच्या मत्रीचा दाक म्हणून सकाळचा फोन चालू येईल.
घर झााडी द आवाज नको वाटतयं बई कोण
पोरा फोनला लई येड्यावाणी करते बाई. पोरा फोनला येड्यावनी
आजे जाणाराय काय लवकर.
हम्म.
फोन येसकावून घेतला म्हणून चालू दे नाटक
हा ना मणला फोनला येड्यावणी करतेन ते.
फोन साठी येड्यावाणी करते म्हणल लई.
हा याच पिकर राहिल अस फुल आवाज नाही आहे त्याचा बिराणीचा.
हा का?
त्याच्या नंतर फोन आणायच
हम्म.
आ्छ नाहीय नाही चल क कमी होती सरी बाात चलते.
आ? नाही. त्यांना बोलत होते.
हा बोल तिकडं बोललं चालतं असं काही नाही.
हा.
फक्त आवाज आला पाहिजे त्याच्यात रेकॉर्ड झालं पाहिजे थोडफार. रेखा ताईला चांगला मला द्या पाच सहा कॉल.
हा मला लई आता परत लावला मई मला नंबर दे त्यांचा मी म्हणलं फोन चालू आहे त्यांचा आता ऑनलाईक.
हाव काय? लई पण घ्या नंतर करा म्हणा मय झाल्यावर आता.
आ?
हेला तर काय लागत आता म चालतं ते बो चालतं.
हा मग काय मलाच फोन चार्जिंग लाव नाही बाई मी तुम्हाला आता एवढा कॉल बोलन आणि नंतर मग फोन चार्जिंग लावून थोडा
हा चालन -चालन.
हा मंगराला मला लागलं तर शेतात गेल्यावर क करत नाही फोन तुम्ही. हा -हा चालत मग मी भांडे पण घासन अन् बोलन पण तुम्हाला.
हा एवढं बोलून घे धा मिनटं.
अगं काय घाण केली पुरी ओ घरात.
का तरी नादाने महे शानाल्या अस मंग अंगाते
तीन तारा घरात राडा करून ठेवला.
भैया ए भाऊ आनबाई तेवढ परीत तुम्ही सांगितलं ते आण भऊ आण आण. तुझ पन्नास रुपये घेयली म्या अन द्यायला रात नई. बाय ना मग
बकऱ्यालां त्यांना कायं टाकलं कां त्यांना टाकां नां बंईन
हॅलो
कुंठे चालले
हॅलो मांज देऊं कां बाजांर बाकी नां संतरा ठूनं फोन मी आंता लगेच ताईला फोन करूंन घेते पांच अजूंन तिचं फोन चार्जिंग लावचंय आहे मंग झालं कां लगेच तूं बोललं तीस तूं तो अभ्यांस करीस घे
तुंमचे -तुंमचे पुरे किती कॉल बाकी आहेतं ओ ताई
हम्मं
पुरे किती बाकी आहे तुमचे कॉल
मंये आजुंन कायं हे अं पंधरा कांहीं पहिल्यांदा एक केलां आंता एक गणं राहिले बाई अजूंन तेरां
मंये वीस झाले पहां आतां
रं
मलां आणखीन दहा करंण आहे
हं बाई मंग माहित तेरा राहिलं नां
हम्मं साऱ्या बायां येडयां झालं बाई फोना ले यां आंज होऊन जाईन म्हणां सगळ्यांचे
हम्मं चालूं बी ते अं हेंच चालूं आहे नां कांहीं कांहींचे लागणांरच नाहीं
हां मये पणं नव्हती लागतं नां तुमच्यांकूंण
बालूं मी दोन तीन जशी लावण्यां लागतं नां सिरी
मी ऑनलाईनच होते पणं मंग तुमच्यां फोनचं नाही लागलां बाई तुमच्यां फोन चं नाहीं लागलां मी ऑनलाईन होते मी आंता तुमच्या फोन झाल्यांवर त्यांतनुजा त्यांतनुजालां दोन फोन करूंन घेतले त्यांतनुजाले करांण मंग तुम्हीं पांच
रिफे्स केल्यांवरचं तुले लागलां मंग
हां
म्हटलं त्यां नंदा ताईन लां करांन तुम्हीं पांच
हां चार्जिंग करूंन घे तूं
हां तरं चार्चिंगला लावूंन देते मलां बी दहा कॉल करूंन आणखि मंग बोलूंनये शकतं बोलूंन लावतां लावतां
शेतात बी चालतं त्यांला कांहीं नाहीं होतं
हं त्यांला कायं उरलं मंग बोलायचं विण होऊन जाई नां मंग आजच्यां दिवसं असते तरं
की शर्टवूंन द्यायचं बरांय
किती मिनिटं झाले पहा बरं
तुले बी समजतं नां तिकडं पायन त्यांच्यात
मी ब्लाऊंज मध्यें फोन ठेवल आहे
ब्यास बघीचं सारखं
बरं बाया काम व चालली बाई
सहा मिनटं झाले सहा
का
हम्म
दहा मिनटं झाल्या कट करा
हा मी टाक टिकिकट करून बरोबर तू बोलत रे हा शेभीगा मारले चालून त्यात थोडंफार कार्याप स आला त्याच्यात
आं
पेपरवा आणि रत बन तेवी
हा आता
हम्
अ ह मनीषा दन चांगला नच आले नाही कॉल हॅलो ड झाला काय
नाही ग चालू आहेई
म्हणलं ते मनीष होता त्यांला नसन आले नाही फोन
आ
मनीष आता इ लोंडे
येल ना तिला बी
त्यांचे पहिले पण येल होते तीस
हा मग मला पण येल होते पहिले बी पहिले करून ये परत आलेल डबल
आम्हाला पहिले दहा दहाच गल होते अंत त्याच्यामध्येध ते बाबा वारले का तेव्हा त्यामा आम्हाला येले म्हण तवा
हा मग त्यांना तवास पूर्ण करून गेल त्यां ल पुढं गेलं त्याला
हा का
हम्
हम् हम्म आम्हाला आातता आले मग आम्हाला तवा नव्हते आली
नाही का
हम्म
मी प्रवाच येईल त्यांना
त्या म्हणे आता तुम्हाला नाही येणार म्हणे जे जे चांगलं बोलत का म्हणे फोनवर बी त्यांलाच येंग म्ह त्या म न त्या
कार्या मधून उडाले आणि आमकं झालं
हा आम्हाला बी तेच म्हणे पण आपल्या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज आला ना ते आतावा म्हणे का तुम्ही आ चांगलं न संबोवल्या म्हणून नाही येणार म्हण तुम्हाला तुम्ही आता कट झाल्या
आपले जेवढे करतोय तेवढे करत राहाजो तिकडे
हा जेवढी येईन तेवढी इथ आता करणारच नव्हते हो मला पैसे येत नव्हते पण आले आता रात्री जे कालचे ना त्याच्यानंतर रोहिले असे करून काही उपयोग नव्हता म्हटलं मग त्याच्या करीतच नव्ह दिनी
आ
म्हणलं करून काही उपयोग नव्हत त्याच्यान करत नव्हते मी. हम्.
ते पोस्टा मध्ये जात नव्हते ना मग तुझे
हाय ना ते पोस्टात येतच नव्हते माई
ते कार्य ॲपचा फोन चालू आहे गटाचा. ऑनलाईन फोन चालूय कार्याचा. ते फोन चालूय मा ते बनू राहिले ना? नाही माया सासुराले भय् फोन आयला. कट केला काय? आं? हॅलो!
हा
झाले दहा मिनटं पाहा.
हाव?
नाही चालू आहे. रेखाताई पाह रेखाताई चाललय लगेच कट झाला का म्हनी.
हे आम्ही त्याच्या रोज माणसा खायच्या काम लांबले म्हणा म्हजे.
पंचवीस झाले फक्त. पाचच राहिले.
तेनचे काय?
हा पाचच राहिले मला म्हणे आता मी त्यानला पाच करते म्हणी.
हा आमच बी उद्या व्हान व्हयती थांबा.
हा भाई
हाव ना आपले किती बाकीय?
हा ना. तुम्ही पण फोन चारचिंग लावून दे तर शिक मी पण चारचिंगला लावून देते बा आता.
हे काढत नाही क काय? नाही ना. म अता काय सध्या? काय? काय बोलचंय तुला आता. हे बी बोलाचं. हा.